आवाज येतोय का?
हा येतो आहे नमस्कार दनवती ताई.
नमस् कार काय करत हे.
झाडू मारत आहे.
झाडू मारा ते!
हा ना. !
मज तर आवरायचं बाकी ही.
हा आता मग संध्याकाळी तेच काम राहतं ना घरातलंच. ये हा सकाळी कुठे गेली होती.
बरडीपाडाला आरोग्य तपासणी होते तिथं.
आरोग्य तपासणी-
हम्म दीड वाजायाला आले होते. साडेनऊ ला गेले होते,, आणि दीड वाजता आले होते.
असअ शतया
इथेच स्वयंपाक तील नाही बारा साडे अकरा ला सांग. गेलं पण तिथं ही ना ताई सीतााताई हे सगळे होते ना त्यांची मॅडम मग तिथंच स्वयपाक केला. अंगणवाडी सेविकाच्या घरी बज जी वगैरे तडल्या, मग खाल्ले.
हाहा
ती सिस्टर पण होती का?
सिस्टर न होती बाहेरचे आलेले होते नंदुरबारचे.
किती महिला होती, म्हणजे नर्स? शोतीका?
नर्स होती आणि एक- अ माणूस होता.
असा.
हम्म
आणि आपल्या इकड अंगणवाडी क्रमांक अ दोन मध्ये आणि एक मध्ये ते एकटीच ति नर्स होती का? दोन होते.
इथं एक डॉक्टर आणि एक नर्स होती.
हा अस हा आ
आणि लसीकरण झालं का तुझं?
हा झालं ना
येणार होती पण काय करू आता तिथं बी जावं लागत म्हणून काय आले नाही
हो मी पण तोच विचार करत होती कोणीतरी मदत मदतीला रहाव अस
तर
बर हा ती अंगणवाडी सेविका पण होती ना
कुठं गेली होते ती
हा ती उत्तर कार्याला चाली गेली होती
हो का
हम्म आणि सिस्टरचे मदत सिस्ट ला मदत करायला पण कोणीच नवत
आणि रतना भी नव्हती
रत्ना पण नव्हती ना
हा ना
ती पण शहादाला चाली गेली काही कामासाठी
हो का
हा
पण ती सिस्टर लवकर आवरून घेते पटापट
इथं दोन नंबर मध्ये एक एक आणि दोन म वेड होत नाही तर दुसऱ्या ठिकाणी वेड नाही लागत पटापटा आवरुन घेतात पण दोन दोघे अंगणवाडीच एकत्र होत ना त्याच्यामुळे वेड होऊन जात.
हा ना, ते एकत त्रस ना मंग थोडं लांब लांब अ.. असते राहिलं पाहिजे होते ती अंगणवाडी तेव्हा मग वेगवेगळे झाले असते
इथ बरडी उतळाला तर अकरा वा मागच्या महिन्याला तर अकरा वाजेला जावरून घेतलं होत. बोल चढायला तरी त्यामुळे लवकर आवरल जातं.
हा ना
पादरी
अ.. ती गुड्डी ताई पण होती का?
हा गुड्डी ताई, हिना ताई, सीता ताई
हा...
चलत होत्या ते, आठ वाजेला चाल्या गेल्या. हम्म.
आता उद्या पण राहणार आहे आरोग्या तप पाषण शेवटचेच आहे. आरोग्य तपाासणी आता.
उद्या कुठं? अंगणवाडी तीन म चार मध्ये. हम्म...
ते पोरांच वजन उंच घेतले आहे आणि नवीन आ गोरोदर गरोदर माता आलेली होते त्यांच्या म मण्या... अजून स्थनदा माता पण होत्या अजून अ ते म्हणजे राजेस्ट स्टरवर आणि ते अ म्हणतात. परमार. पत्रावर, त्याच्यावर पण सह्या घेतल्या ना.
हम्म.
आणि मी
हा ना.
हा ना.
त्यांना कमली
मच
हेहेहे. दोघो राहिला का? त्यांच्या
टेन्शन नाही मंग. सह्या पण घ्यावं लागता. सगळं एकटीलाच करावं लागत ना.
हम्म.
त्यामुळेच अजून की मदतीन ताई सांगत की होती उद्या लवकर करी हायस हा अ अस म्हणत होती. होती मी तर लवकरच येऊन जाते. आज पण लवकरच झाली होती पण, अंगणवाडीचा दरवाजा खुला नव्ह ता असं म्हटलं तिला
हम्म हम्म. जाग होतरी ही.
हा मग ती म्हणत होती, हम्म. ती म्हणत होती की, अंगणवाडी म्हण जे उघडलेली होती, पण मी भांडे घासत होती. असं म्हणत होती ती.
आठ वाजायला उघडून जात.
आठ नाही साडे आठ ला.
साडे आठला आ आता सिता आमची म्हणत होती. आठला बी येऊन गेले आम्ही असं म्हणत होती.
हा ना आरोग्य तपासणी जर राहिली ना मंग लव करच. साठ वाजेला अंगणवाडी उ दुरूनच
हम्म हम्म.
की ऊन पण पडतो ना खूप.
आता कमी झालं थोडा होय. मध्ये सावली पडायला ला ते मध्ये येऊन
हा थोडं आता चांगलं झालं वातावरण. पहिल्यांदा खूपच ऊनच ऊन पडत होतं.
हो
आता बरं झालं, पण कसं तिथं हवा पण नाही येते आणि ते खिडकी उघडतात तेव्हा तर, तिकडच्या भागात ते पण तिकड भिंत आहे ना ती उघडली जात नाही. त्याच्यामुळे ह तिच्या त्याच्यामुळे हवा पण नाही येतेय तिथं.
लय गरम होता ना?
ह. ही अ नर नर्सताई म्हणत होती, अ फॅन लावून घ्यायचा ना तुम्ही असं म्हणत होती मदतनीला. ते म्हणते माझा कमी पगार आहे, माझ जर जास्त भेटले असते तर मी मीच लावलेला आसता इथ फॅन असं म्हणत होती.
नाय नाय सगळे तसच म्हणतात.
हा ना पण आपलं दररोज अ तिथच काम असतं अंगणवाडी मध्ये आपलं घर सारखंच, तर मग एखाद्या फॅन तरी लावला पाहिजे तिथं.
हम् घरिबी लावत नाही ते तिकडं अंगणवाडी मधे लावणार. सकाळी जातात नाही दुपारी येऊन जात. ताज नाही असं म्हणून कोणीच लावणार नाही फॅन.
अ ह न. वरून भेटणार अहं वरून भेटणार अस म्हणतात ते हा. सरकार देतील काही पण फुटला टूटला तरी पण घेऊन नाही येत
सरकार थोडं देऊन देण्या सगळं त्यांना, फुकटामध्ये भेटून जातं म्हणून काहीच भे नेह ते.
ह.
अ
म त्यांना त्यांना जस आवडेल तसं करा
थोडी मिरची पावडर द्यायचं बरं का कमली लोनच टाकायचंय मला
हा ना काढून घ्यायचं ना
पण तू यायचं घ्यायला मी कसं काय काढून घेऊ तू दिल तेव्हा घेईल नाही तर राहू दे
काढून घे ना घ्यायचं ना
आता पैसे कोण देणार तुझे चक्की वाल्याला
चक्कीवाल्याला काय मी नेऊन देणार ना
मग कधी येणार
काटावरून काटावरन मोजून घे सांगून द्यायचं की ताईला आणि किती किलो भरले ते मग मला सांगून द्या मी उद्या आता नाही जमणार मला पण परवा मी येणार तिकडच्या अंगणवाडी मध्ये दोन नंबर च्या तेव्हा नेऊन देणार पैसे
तस सांगून देऊ का हो तिला फोन लावला होता का नाही रीमा ला फोन लावते पण कट होऊन जातो आवाज बी येत नाही फोन बी लागत नाही फोन लागतो फोन कधी कधी नाही लागत नाही येत आवाज येत नाही
आवाज नाही येत
हा ना
दाखल करून बघायचा होता ना तिला पहिल्यांदा
कोण मी
हा तिला पहिल्यांदा फोन लावून घ्यायच
सांगितलं होत तिला चारदा फोन लावला होता कोण आवाज देत न्हवत
असा
हम्म
हा आता पावरी डास ची पण लस केलेलं आहे जमल्यास
कशामध्ये माझं तर हे होऊ नाही राहील नाही होऊन होता हाय टाकलेला आहे
कडे
हो तसच खरा फक्त तू ज आणि हे अंजलीच एवढं जाईन झालेलं आहे ग्रुपला फोटो दाखवतेे
असा
अंजलीचा आणि तुझं
हा अजून ते मेसेज टाकलेल आहे ना, विजिट साठी!
विजिट त्या तिथे जुन्या गावाला येईल असणारे साईब लोक मुंबईवाले
मुंबईवाले!
हम्म
आपल्याकडे पण येणार आहे ना? का नाही
नाही आपल्या हित नाही त्यांचा डाटा अपूर्ण आहे. ना त्या दिवशी दिला होता नाही का!
हा हा
ताई त्यांचा डेटा पूर्ण आहे. कुडीवला म्हणून येनारयते! ते का? हो ती सुनीता म्हणत होती म्हणून त्यां च धावपळ चालू आहे कामाच असं म्हणत होत.
त्यांना म्हणजे पहिल्यांदा एवढे माहिती ती दिली नसेल का काही पहिल्यांदा
दिली बी नाही, आणि एवढं काय काय बरायला सांगितलं बी नाही. त्यांना पाय हे लसीकरणाचा डाटा पण बरत न होते ते! आणि हे जन्म इतिहातचा डाटा पण बरत नव्हते, हा आणि हे फक्त गरदर माताचा एवढाच भरलेला असेल.
हा गरोदर मातेचा ना? हा त्यामुळे त्यांचं काम म्हणजे
त्या म्हणून त्यांना प्रॉब्लेम येऊन गेले चार वर्षाच कामात ता त्यांना भरायला लावताय
चार वर्षाचं काम.
मंग.
हम्.
ते सिमी ताईलांना सांगितलं होतं तीन चार दिवसाचं. देशामध्ये भरुन घे असं म्हणत होती मॅडम हो म्हणत होते मगाशी. पण काय माहिती भरलं असं नाही
हम्म. चलं. हम्. थँक यू धन्वंती ताई धन्यवाद.
अचछ आहे म्हणून तुलासा लाग ना